हॅलो
हा बोला ना?
काय करताय
काय नाही मुलगीला खाली घेऊन खेळायला घेऊन आलीय तेचं आता एक तास दीड तस खेळते मग परत जायचं
हा हा चहा वगैरे झाला
चहा नाही मी घेत तिलाच दूध वगैरे दिलं आणि मी घेऊन आले मी छान आहे
तेे मी
हम मला कधीच सवयच नाही पहिल्यापासून कधीच नाही आता मग काय गरज नाही कधी तर आता पाऊस इकडं चालू झाला की तेवढं कधी तर ते मुड आला तर ऑफ कॉफी तेवढी प्यायची
हा हा नाही ते चहा कस पिल्यानंतर ऍसिडिटी वगैरे होत
हम् नाही मला कधी लहानपन मी कधीच चहा पिलेला नाही. सगळे म्हणातत तू कध सोडल्या मी म्हंटलं सोडायला मी पिलाच नाही तर मला सोडायचा प्रश्नए भावा प्रश्नाचं नाही म्हटलं मला ते चहाच्या वासनं सुद्धा नको होत
मला पण तस ते काळ्या चहाचं म्हणजे काय वाटत नाही पण ते दुधाचं चहा चंद्र मला तर मळमळल्या सारखं
हम् म्हटलं चहा आपल्याला जे म्हणतात तुला चहाची सवय नाही तर चांगलं नाही नाहीतर चहा नं फार सवय लागलेले त्यांना सुटतच नाही कमी करायचं म्हटलं तर होत नाही असं आहे मग चहा नाही पिले की डोकं दुखते आणि काय होते? म्हणणार जाऊद्या आपल्याला सवय नेत ते चांगलंच आहे म्हण
हां तेच की आणि ते जबरदस्ती फोर्स करतात जरासं सगळे जरासं
नाही बाबा मी म्हणलं मला सवयचं नाही म्हटलं तरी म्हटलं मी गप्पच बसले कारण मला पण करतात. जरा घे असुदे आत्ता पुरतं घे हे म्हटलं पिलेलं मला टेस्टच माहिती नाही चहा च तर तुम्ही काय लागलाय म्हटलं. काय होतंय माहित नाही.
आता दोन तास खेळते मुलगी खाली.
तास-दीड तास तरी असतील साडेसहा ला हे मिस्टर येतात. साडेसहा-पावणेसात ला येतात. तेव्हा मग जायचं घरी. तोपर्यंत खेळणं हां ग्राउंड आहे, मंदिर आहे तिथं थोडं गार्डन टाईप हो घ्या हे. खेळला त्यामुळे तेवढा वेळ तिला पण जरा बाहेर अ हां म्हणजे कॉलनी आहे आमची मोठी कॉलनी आहे आणि आप कॉलनी आहे मग आमच्या बिल्डिंगचाच नाही हा पूर्ण त्यामुळे मध्ये इथं आहे मुलांचं साठी सगळं खेळायला वगैरे तरी अन गार्डन आहे थोडंसं का मंदिरं आहेत. हं म त्यावेळी या रोज कंटाळतात घरी येईनात त्यामुळे रोज मग घेऊन येते पाच ला उठलं की आता जरा लेट ने येतात जरा आत्ता नंतर परत ऊन कमी झालं कि मग पाचलाच खाली येते आता सहा वाजलं तरी ऊन किती असतं आता असं इथं इथं तरी सहा सव्वा सहा वाजल्या साडे सहा ला आम्ही चाललं तरी अजून ऊन असतं इतकं एवढं ऊन आहे ना मग नाही मग म इथं मंदिराच्या इथं कसं सावली वगैरे इथं खेळतात जरा. हं म इथे येऊन बसायचं आपण थोडं बसल्यासारखं जरा फ्रेश हवा होत्या बाहेर. मन ती खेळत्या आम्ही बसतो तर मग काय म कुठ जा संडेशिवाय कुठे जाणं बाहेर होत नाही ना त्यामुळे मग ती कंटाळते खूप पण त्या ती आत्ता आत्ताच कंटाळल्या मला म्हणत्या मला खूप भूक कंटाळा आलाय बाई घरात बसून म्हणत्या स्कूल कधी चालू होणार आहे म्हणून
आता पंधरा पासून होईल ना?
नाही अजून तिची डेट नाही आली आता एक तारखेनंतर टिरच डेट पाठवेल. कधी चालवणार आहे आता बघू मला पण नाही माहिती तरी त्यांनी सुट्टी झाल होताना म्हटले होते की नऊ दहा जून ला चालू होईल बोले होते तरी पण मेसेज करतो बोल्या त्या मी मग ते त मेसेज आल्यावरच आता एक तारखेनंतर येईल मेसेज
नर्सरी ला आहे का
नर्सरी झाली जुनियर के तिला शाळेच्या एवढ्याव आवड झाल्या ना त तिला घरात मध्ये पण जून मार्च महिन्यात एक्झाम झाल्यावर तिला सु कुठ जायला दिला होता पंधरा दिवस तेव्हा ही कंटाळली म्हणता मला कं टाळ आलंय बाई कधीच हे स्कूल चालू होणाराय
पोरांना कस तिथं खेळायला पण भेटतय मुलांच्या सोबत आणि ऍक्टिव्हटीज वगैरे असतात ना त्यांना त्यामुळे मज्जा येते.
कधी चालू होत्या माझ्या स्कूल मला कंटाळा आला रोज तिच चाल चार वेळा आई टीचरचा मेसेज आला काय म्ह ठीक आहे होत थांब म्हणलं आता च रमला चांगल्या शाळेत मला वाटतं ठीक काय टेनशन नाही एक एक पोरं किती रडतात
आमचा आमचा मुलगा तरी ना सुरुवातीला खूप रडायच शाळेला जाताना लई खूप दमवलं त्यान आम्हाला नंतर नंतर एक दोन महिने झाल्यानंतर मग त जायला लागला व्यवस्थित
हिजं हिजं स्कूलच्या बाबतीत नाही हिजं मला वाट
असा रडायचंच
मी किती रडली गेल म्हणून रडयला लागली हा आणि नंतर दुसऱ्या दिवशी रेड जरा रडली म्हणले तिसऱ्या दिवशी पासण काय नाही म्हणले निवांत राहिली स्कूल मध्ये पण टीचर पण तिची बोली काय आता टेन्शन नाही म्हणल मी सोडायला जात होते घ्यायला जात होते थांबत होते तिथं. म नंतर तिसऱ दिवशी तिची सर म्हणले नको तुम्ही जा म्हणले काय? थोडं रडत्या नंतर शांत होत्या घ्या म्हणली सवय ला नाही तर तुम्ही असला की मग ते बाहेर आहे हाय म्हण की सवय तशीच लागते म्हण मग थांब हा मग म्हणून म्हण तिस तासून नाही थांबले मी स्कूलमध्ये वून दि मला पहिल्यांद प्रदेशात थांबवलं तेवढं
आम्हाला तर ते टीचर थांबूच द्यायचे नाय पहिल्या दिवशी पण नाय थांबू दिले त्यांनी आतमध्ये घेटले जावा म्हणले रडतातच तुम्ही थांबले तरी पण रडणारच केलेत तरी पण रडणार अ ते मी त्याला स्कूलला टाकायच्या आधी ना क्लासला लावलेल. म्हणजे अस घरी खूप मस्ती करते ना तर थोडं म्हणजे मुलांच्यात बसायला वगैरे शिक म्हणून टा लेला पण तो तिकडं जाय व्यवस्थित तीन महिने गेला म्हणजे मे पर्यंत मार्च एप्रिल मे पर्यंत त आणि स्कूलला घातलं ना त्या स्कूलला जायलाच माग तो म्हणायचा मी त्या क्लासला जातो पण स्कूलला नाही जाणार ते सगळ्या एवढ्या टीचरांना हूं तो तिथच जायच म्हणायचं होतं त्या टीचरकडे जातो मी तर नाही मला जायचं लय रडायचा मग आपल्याला ते पण बघून वाईट वाटायच त्यांणार शाळाला तर टाकलंय जायला पाहिजे फी वगैरे भरली असं होतय मग नंतर एक दोन महिने गेल्यानंतर मग सुरळीत
चर झागलं
ते कस टीच टीचर ओरडतात वगैरे ना त्यामुळ घाबरून
नाही इथं तर काही नाही ओरडलं तिला विचारलं मी कधी तर नाही म्हणले टीचर कधी नाही रागवात टीचर लाड करते माझं म्हणून ती आल्यावर सांगायची न रोज आज काय टीचर रागवली काय केलं का म्हणता तू मस्ती केलीस का म्हण मी मस्ती खेळलो खरं टीचर नाही रागवली लाड केली मला सांगितली फक्त असं मस्ती नाही करायची म्हणून म्हणजे नाही रागवत त्यामुळे ते रागवलं काी नाही पोरांना मग परत ते जायला नाही म्हणतात मग ते टीचर म्हणते की आम्ही नाही रागवत हा ठीक जथं रागवायला पाहिजे तिथं आम्ही करणार म्हणले पण पहिलाच लगेच पहिलाच लगेच नवीनच असताना त्यांना राग परत त्यांना म भीती वाढत म्हण स्कूलची
हा तसच काहीतरी त्या टीचरांनी केलं असणार म्हणून ना त्याला भीती वाटत असणार त्यामुळे त तसं करायच मग मी त्या टीचरांना पण बोललय की तुम्ही त्याला ओरड काय काय तुम्ही जरा म्हटलं प्रेमानं त्याच्यासोबत ते करा म्हणजे तो हे करेल तर ते म्हणले आम्ही नाही सोडत त्यांना मारत पण नाय त्यांला
ते दुसरं कुणाला तर ते बोलतील रागानं बोललेलं ते ह्याला वाटलं की अस मला चुका रागावले मला पण असंच तर रागवणार म्हणून ते
ते मते तसच करायला लागलं टीचरांना टीचर दिसल्या की रडायला हं असं करतेत पोर होय म आता काय नाही तो जाईत.. जा मग व्यवस्थित मी नसलेे त तरी माझी मम्मी होती ना मग मी इथच सोडायची हा......
ण जुनियर केजी ला गेला आता पण आता एवढ दिवस गॅप पडल्या जात जाताना आणि..
होय थोडे दिवस हे करणार ते थोडे चार दिवस नंतर कसे मित्र वगैरे बनतात ना सुरुवातीला कोणच ओळखत नसते मग ते एकट एकट बसतात आणि मग नंतर आता थोड्या दिवसां त्यांचे फ्र वगैरे झाले ना तर मग.... ते सगळे फ्रेंडस वगैरे खेळतात बाहेर कुठ त्यां ची ट्रिप वगैरे जाते पोराना एन्जॉय करायला भेटते मग मग काय नाही बोलत. त उटतात आपल्या आपले तयार होतात आणि जात स्कूलला ते सुरुवात असते ना त्यामुळे त्यांना...... नवीन असते सगळं माहिती नसतय त्यामुळ ते थोडं हे नर्वस होतात पण एकदा ते मित्र सगळ्यांची ओळख झाली कि मग म नंतर मिटिंग.... ला विचारलं तर म्हणत्यात आता चांगल्याच गप्पा मारतोय वगैरे असं सांगत होते त्या खूप आगाव मस्ती करतोय....
अह हम् शांत शांत होत ते जरा
आता त्यांची पण आता शाळा चालू होईल आम्हाला पण आता जावे लागेल गावाक..... त्यांची पंधराला काहीतरी चाल.. होणार आहे
इकडें बघू आता इथं किती चालू करणार आहे. मला पण नाही माहिती आता मॅडमचा मेसेज आल्यावरच
हा हा ते आणि मेसेज करतातच ग्रुप वरती ह्या दिवशी होणार माग पुुढं पण होतय डेट दिली तरी माग पुुढे
हम् म्हणूनच ते मेसेज येतोच टीचर चा लगेच की ह्या तारखेला चालू होईल आता एक.. तारखेनंतर येईलच ते मेसेज.
हा हा आता त्यांची आता शाळेची सगळी तयारी करायला पाहिजे जाऊन सगळे बॅग नवीन बॅग पाहिजेत सगळं नवीन पाहिज त्यात सगळी खरेदी आहे जाऊन ते आधीच चाललेलं होतेच म्हणजे अ शाळा ब एक महिना होती ना तेव्हा मला नवीन बॅग घे नवीन बॅग म्हणलं आता एक महिनाच तर राहिलेय स्कूल.
मग का अम् परत खराब होत दर वर्षी
हा दरवर्षीला अगदीच पोरांना खराब करतातचते चैन कुठ तरी खराब कुठ तरी ते हेच पाठीमागच ते बंद असतात ते काहीतरी खराब करून ठेवतात. त्यामुळे त्यांना एक लागतायच. आपल्या वळेला दर वर्ष
दरवर्ष कुठ? एकदा घेतलं की चार पाच वर्ष बघायचे पण नाही. फाटलं तरी त्याला त टिपा मारून घेऊन आपण गेलोय मग काय? कोण म्हणायच पण नाही त्यांना आणायचे का? लागायच पडला का लागायचो चार वर्ष म्हणा द्या नवीन घेऊन द्या
होय ह पहिला कस एवढं म्हणजे आईवडिलांचं हे पण नव्हते ना आता कसं मुलांना सगळं मा
आपण काय विचार करतो की बाबा आपल्याला मिळालं नाही जाऊ दे पोरांना मिळवू दे आपल्याला असा विचार करून देत होत ना मग अ जाणे मग त्या हनी हे हनी तसच कर हिला देताना लगेच देत नाही तिला सांगतात. तू खराब केल्यास असं आम्हाला मिळत नव्हतं त असं खराब करायचं नाहीच. पुण वापरायचं मी परत परत घेणार नाही तिला बजावून सांगून हे करतात. मधी म्हणत्या नाही मी खराब नाही करणार मी व्यवस्थित वापरणार आणि मग आणायच मग तेच कस? लावायला होतं तस आपण थोडफारनकणी त्यांना जाणीव करून दिल पा नाही देत म्हणलं ना मग ते काय खराब झालं की मिळते आपल्याला हे माहित झालं ना पोरांना मग
चालेल मी करते परत तुम्हाला कॉल हम्म